हा हॅलो
हा जर मोठ्यान बोल क्य हा
अ वी आयच नेट ला नेट किती आहे बक्की बॅलन्स मारला त्याला
हम्म बघतो नंतर दोन जीबी आहे रे.
नाही दिवसाला आहे का महिन्याला आहे पूर्ण बघ. फक्त पूर्ण महिन्याचा दोन दिव जास्त
बघायला पाहिजे तुला मेसेज येतो त्यामध्ये पण असते की.
तर आत मी बघितलो नीट तू बघून सांग मला किती जी बी आहे मला काय नेटच येईना झालय संपल की एका दिवसात नेट मग तु मला गंडी लावलीस
मी पण बघायला नाही तूच म्हणलास मला दोन जी बी हाय अनलिमि
हा मग तू पण बघितलीस की
हम्म मला काय माहिती
आता तु मला गंडी लावलीस माझं दोनशे रुपये परत दे
हम्म देेतात
म आता नेट
काय करायलास
घरात बसलोय
जरा मोठ्यान बोल पैसे कट होत्यात बघ
घरात बसलोय घरात
हम्म काय करत?
मी बसलोय, आत्ता अभ्यास करणार आहे.
हम्म आता बाहेर येऊन मोठयानं बोल की मग
अगं अभ्यास करणार, अभ्यास हॅलो. अभ्यास करणार आहे अभ्यास
अभ्यास करणार आहेस व्हय.
हॅलो.
अरे तुझा आवाजच ऐकू येई ना.
काय?
आत मध्येच जा
हॅलो, हॅलो.
हॅलो.
हा आता यालाय.
हॅलो हा काय म्हणालतीस, काय म्हणालती
काय म्हणणार द नाही असंच बोल जरा मोठयानं बोल म्हणल रे नाही तर मग काही नाही पैसे कट होत्यात
व्हय.
व्हय आणि असं हाय मी पण बाहेर आणि असं बोलता, बोलता थांबलं का नाही तरी पण पैसे कट होत्यात
हां. मग ते काय करायचं?
म्हणून जरासं मोठ्यानं बोलायचं रे. बोलता, बोलता थांबायचं नाही मोठ्यानं बोलायचं
काय करायचं?
होय का
नेटचं, नेटचं काय करायचं?
नेटचं आता काय आता झालंय बॅलन्स महिनाभर वापर आता
महिनाभर गुंडी लावलीस तुनी
आता मला काय माहिती मी महिनाभर आहे का काय बघायलाच नाही बघतो तरी पण थांब
नाही मिळालं, तर मी तुला मारणार. हॅलो
आ
तु जेवलीस?
नाही. तु?
मी जेवणार आत्ता मी भजी खाणार आहे. भजी खायालोय थांब
भजी खायालास. थांब बोलायचं थांबू नकोस.
भजे खायला ये ग भजे.
हम्म.
त काय बोली ना झालास, आणि उगाच बोलाया थांबू नको. काय? तो काय बोल्याला आहे? हॅलो व्हंय.
आणि वरती कोण आहे मग?
कोन नाही आहे.
आणि टाकी?
भरल्या.
तुम्ही करता
आम्ही कुठं हाय इथंच आहे. कुठं असतोय?
ते मीटर बघायचं होई गाव जा कि बघ जा.
ह मला ते माहिती नाही रे, कुठं असते?
मीटर बघून यायचं मला सांगायचं नाही. आमचं बोरचे कलेक्शनच आहे ते.
मग काय आणि?
मग काय नाही निवांत.
आह
निवांत निवांत.
हम्
हा. कुठं आहेसा?
हाय बाहेर. सुट्टीला गेला नाहीस? का?
कळतंय मला.
तुमच्या कामावर काय काय काम असतात रे?
आमच्या
जा मोठ्यानं बोल.
आहे.
आहे व्हयं.
हा. झालं का दहा मिनट?
नाही अजून, आता तीन मिनटं झालं
ऐक मी आता झोपतो.
बोल. जर मोठ्यानं बोल.
झोपतो मी.
हम्म. झोपशील की पैसे नको आहेत काय?
पाहिजे की, माझं माझा नेट पॅक भरायचा आहे मला आता.
ह नेट पॅक. अरे उलट बरं झालं. असं पण घरात दोन दोन फाइ जी आहेत. मग पप्पांचा मोबाईल घ घे नेट घेत जा की.
ग पप्पांचा मी बाहेर गेल्यावर.
आणि आज सकाळी किती नेट वापरलास तू- दुपारीे, दुपारीे.
दुपार पर्यंत मी, दोनशे एम बी वापरलो.
हा मग झोपलेलाच तवा वापरलाच बघत नव्हतास काय मग तेच ठेवायचं
नाही मी म मी गेम खेळालतो तो सायकलची.
हम् आवाज यायलता मला रीललचा.
काय सांगायलाल्यास.
हम् माहितय मला मग तेच नेट वाप- ठेवायचं, आणि पप्पा असत तेव्हा मग त्यांचं घ्यायचं.
नाही नाही आता नेट पाहिजे मला.
हम्म
ल
हने आपलं पाणी घ्यालायत वाटतं.
कोण?
तीच की ती नवीन राहायला आलंचं नाही वाटत हा मी लक्ष ठेवतो.
हा ठेव ठेव आणि फोन लाव मला लगेज.
फोनवरच बोलाल बोल.
हॅलो
हा
काल भजी खाणारय.
काय?
भजी भजी.
हम्म खरंच आणणार आहेस काय.
व्हय
मी पण येणार.
पायतान घेणार.
हम् हम् नीट बोल नाही तर फोन मधंन पैसे कट होत्यात.
होय काय
इथं शिवी देऊन चालत नाही. असं कणाला उलटं बोलायचं नाही राजकीय बोलायचं नाही.
हां हा
बोल ठेव. हा दिकी.
ते पहिला लागणार पैसे ते-
देतो त्यात थांब किती मिनिटं झालाच बघतो नाही तर आणि का नाही आपलं हे व्हायचं. हॅलो!
हा हॅलो हा बोल.
सहा मिनटं झालात.
मग ठेवायचं.
सहा, सात, आठ, नऊ, दहा अजून चार मिनिटं बोल.
हा ती संग आम्ही वडा खाण जाणार आहे. टिंगे वडा खाणार आहे टिंगे वडा.
कोण कोण
मी पप्पा
हम्म पप्पा हे करायल्यात नव्ह
झालं कपडे घालाल्यात
आव मोठ्या न बोल रे
कपडे घालाल्यात कपडे
चाल्यात होय कुठं
होय चालोय मी आणि पप्पा आवटंगे वडा आणायला
हम् आणतोस घंटा
मग राहू दे
तो उत्कर्ष मोबाईल घेऊन बसलाय बघ कि कसा
हा बघायला येतो
नको तुझा आवाज कट होतोय
आवाज कट होते माझा बर राहू दे बसनार नाही झोपणार घरात साडेआठ वाजल की
साडेआठ वाजल्यात मी मगाशी बघितलं आठ वाजलेलं
ह साडे अठा वाजल्या बघ झालं दहा मिनिटं
साडेआठ नाही वाजले
दहा मिनटं झालीत का बघ
उगचंच खोटं सांगतोस होय
काय साडेआठ वाजल्यात
हम्म आणि मग काय गं हा
कोण आहे
हो तो खालचा आरव आणि विनू पाणी भरायल्यात
होय
हम्म
एवढं का दंगा करायलासा गं
हितन आवाज जात नाही विन्या आधीच वरडत असतंय तुला माहितीय
हा ह हा
आणि ते खालचं कॉक हाय बघ तिथे एवढं घाण आहे कणी अरेव्याला हात लावायला सागालंय आणि ते पण खुळ लावालंय
मग
हम्म काय नाही
झालं
सुट्टी लागली की ते
जाणार आहे ती आता
कवा
जाईल उद्या परवा
सुट्टी संपली काय तिथली
होय
ते संजयने टकल का केलंय
तो बालाजीला गेलता.
कुठल्या पुण्यातल्या?
इथलकरंजी. नदी पाठीमागं आहे.
हॅलो.
काय?
हा.
कर लवकर.
केलो की.
हा. कुठं चालायसा?
आं. हॅलो, हॅलो. हॅलो. अरे, आवाज येईना आत जा की. हॅलो. हॅलो. हॅलो. आत जा की, आत जा की, आवाज येईना.